हॅलो हा बोला की काय नाही बघा निवांत बसलोय. तुम्ही हा जेवन झाल. आज जरा बड्डे आहे होय होय. जेवण झालं हेंचा बड्डे हाय.
हा- हा -हा -हा -हा- हा.
म्हंटलं जरा अस फिरून हिकडं तिकडं एन्जॉय करूया. पोरगीला घेऊन आता शाळा सुरू होणार. पोरांची
होय आता सुरू होणार त्यामुळे तेज्या आदी
हिकडं तिकडं फिरून आपला ए्जॉय
एन्जॉय करून घ्यायचा आपला पुन्हा भेटत नाही. हो एकदा शाळा वगैरे सुरू झाली की काय भेटत नाही. आहे ते आता एवढ सुट्टी आहे तो पर्यंतच. अस हाय.
त्यामुळं आणि का काय झालं मज्जा माहिताय घरात बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या क नाही म्हटलं जरसा अधिक महिना हाय प्रयागला त्तेन जाऊया प्रयाग ला जाऊन आम गूळ वगैरे करून दिवे सोडून पाण्यात मग मस्त पैकी हे करायचं म्हण आणि तिकडन सरीकडडे पन्हाळ्याला जायच गाडीच मध्ये बंद पडली
बघा मग
बंद पडली मग हेना म्हण म्हटलं तुम्ही मित्राची कुणीतरी गाडी घ्या तोपर्यंती पोर्गेला घेऊन म्हंटलं रंकाळवर बसतो म्हटलं
हा हा हा हा
आता रंकाळावर बसलोय आता ते म्हटले गाडी घेऊन येतो
हा हा हा हा हा
मनल बसुया म खाललोय पिल्लोय मस्तपैकी नाश्ता तेन केलाय आता बहुतेक कीथ जेवण ते नव्हतय वाटतं मग जातोयम्ही पन्हाळ्याला
होय होय आता रंकायला एकदा गेलं कणी असं बसच वाटते होती तिथं पण तिथं पण खूप छान व्ह्यू वगैरे आहे बसायला म वातावरण छान आहे आणि आता दोन दिवस पाऊस पडून गेलाय ना आता तर खूप छान वाटत असाल तिथे होय होय आणि पन्हाळ्याला पण बघण्यासारखं छान आहे तिथे पण छान आहे व्ह्यू वगैरे पणनायचा
पन्हाळ्याचं छान आहे हो म्हणूनच म्हटलं पर अगिला
हा हा हा
पोरगीला म कि जाऊया आपण म्हटलं त सारखं रडत हो जाऊ जायचं मम्मा जायचं मम्मा
हा हा मग महालक्ष्मीला काही दऊन आला का नाही मग
महालक्ष्मीला जाऊन आलो फक्त दीपदान तेवढं करायचं राहिले
हा हा हा हा
आता दीपदान तेवढं केलं की तिथं झालं म ते अधिक महिन्या तेवढंच काहीतरी धार्मिक काहीतरी होतंय ना भाडा बधते लोके
आता कस अधिक महिन्यात जे केलेलं कस हे होते हो म्हणजे काय तर फ फळ हा त्यामुळेच की होय महालक्ष्मी पर तिथं हे पन् पन्ना हे बघण्यासारखं आहे तिथं पण नाहीच जऊद होती बा तिथे गेले की पूर्ण पॉईंटच होत्या ते सगळं अससं आहे आता ऊन पण
पॉईंट पण होत आहेत आणि सगळे पॉईंट पण होत आहेत आणि कसं होत सल तर जायचं होत नाही आम्हाला जॉईंट फॅमिी अस असल्या मळ
एकिट जॉईंट फॅमिली असली की जायचं होत नाही आणि मुलांच्या एकदा शाळा सुरु झाली की मग ते शाळेमध्ये घून चालत नाही आता तर तुम्हाला सुट्ट्या पडलेल्या आणि आता कसं काय लगेच असं होते ना विषय त्या
ग हे करत नसतात
होय
सारखं सारखं आता फिरायचं बंद करा जरा पोरांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या
होय होय होय ते एक आहेच की हो सारखं म्हणजे आता कुठे भेटत एक वर्षात नाही मला वाटतं एक महिना फक्त सुट्ट्या अस त्या मुलासने महिना दीड महिना एवढाच
तेवढंच नाही परत एक एकदा मुलं शाळेला जाय लागली. त्यांचा अभ्यास सुरू झाला त्याने घरातल्यांचा पण ओरडा खायलागतो बाहेर कुरत न्यायचं म्हटलं की, आणि आपल्याला पण त्यात म वेळ काढायचं म्हटलं की ल अवडतं. ते आपण काहीतरी कामं वाढून घेतलेली असतात.
ते तर आहेच आणि जॉईंट फॅमिली म्हणले की तसंचो
खरं मी ह्या वेळी भरपूर फरलोय लय म्हणजे लय फिरलोय कारण पोरगी पाच वर्षाची झाली म्हटलं एवढी दोन तीन वर्ष मला कुठं जायलाच. मी आलो नाही. माता कास तिला कळतंय भूक लागलेलं आहे. ते सगळा
आता माझं सेम तशीच सिच्युएशन झाल्या दीड वर्षाची मुलगी आहे कुठं जायचं म्ह म्हटलं तर अ अस नको वाटतय की ति तिला पण हे होते हो म्हणजे असं कुठ ज हे करल काय म्हणजे मी असं होईल का नाही अस हे होते म्हणजे अर्धा पाऊण तासाची कुठे गेल तरी सुद्धा ती रडत्या गाडीवरन उतरा करा अस झालय आता मुलांना कस झालय अस कोंडून नको झालय अस निवांत फिरायला पाहिजे अस झालय ते होय आणि मुलं कस आता वातावरण पण चेंज झालंय त्यामुळं कुठ लांब नेलं तर आणि त्यांची तब्येत वगैरे बिघडली तर काय करायचं हे पण आहेच की हो हे सगळं
पोरांच सुरूच होतेय काहीतर काही
आता बघा की थोडा जर पावसाळा आला की नाही आता आणि चालू होणार बघा. असं आहे सगळं चालू होऊन
परत ते सा आहेच. सर्दी खुकला ताप हे ते हायच.
हा आहेच की ते काय सुरूच होते लगेच आणि आता आता काय पाऊस पण कळेना झालाय आणि ऊन पण काय दोन दिवस पाऊस पडते तोपर्यंत ऊन येते असं चालू आहे होय.
तरी एवढं जून महिना लागल्यासारखं का नाही पाऊस नाहीये.
आता थोडं स्टार्ट आता मागच्या वेळेस तुम्ही बघितला असशील ना मे महिन्यातच पाऊस सुरू झालता असं होत मागच्या वेळेस म्हणलं मे महिन्यातच पाऊस सुरु झा काय नाही बघा.
बाकीच्यांचा वगैरे आवाज यायला लागलाय काय निवांत फिरायला लागलाय वाटत हा तेच कि निवांत फिरायला गेलाय म्हणल्यावर होय. निवांत जेवण आता झालं बघा माझ तुमचं काय जेवण वगैरे आज काय विशेष नाही बघा रविवार रेग्युलरच आहे बघा जेवण नाही हो आम्ही खात नाही हो.
खात नाही व्हय आमच्यात मी पण खात नाही सासूबाई खात नाही खर आमच्यात मिस्टर मुलगी त्याला
हा हा हा हा होय काय काय फॅमिलीमध्ये म्हणजे खात नाही एकेक खातात असं पण आहे घे पण आमच्यात दोघं पण आम्ही खात नाही असंय त्यामुळे काय विषय आमचं काय मग काय आमचं फक्त पनीर पनीर वर जास्त जोर असत. हा मग काय करायचं त्या नॉनव्हेजच्या कंटाळाच येतोय होय. आणि मी
काय म्हर वेगवेगळ्या रेसिपी करायच्या काय करायचं ते दुधी भोकळ्याचं परत ते ह्याचा आपण बटाट्याच अस बटाट्याच्या कापा वगैरे करायच्या ते आमसूलचा खोळ वगैरे लावायचा चिंचेचा कोळ आमसूलं पाणी वगैरे लावून रवा वगैरे वगैर लावून ते पण छान होतय. फ्राय करून मस्त तेवढं शालो फ्राय करायचं छान लागतय. ते मी तरी सुट्ट्या सुट्ट्या लागल्यापासून अयोध्येला सगळं हे अयोध्याचा तीन किलो वजन वाढलय माझ दोन किलो कमी झालय.
तुमच्या पण मुलगीचं नाव अयोध्याच आहे होय होय अयोध्याच आहे की अयोध्याच नाव आहे तिचं पण म
रामाच्या अध्यायावर लेले कनी आणि ते अध्याय वाचल्यानंतर शनिवारी रामनवमीला झाली ती मग मग ह अयोध्या नाव ठेवलं अस झालं
मग ह्याच्या पप्पांच्या मनात तेच होत मग की अयोध्या नाव ठेवायचं आणि ही काही गुरुवारी वगैरे झालीया पण मनात तेच होतं की अयोध्या ठेवायंच.
हा हा हा हा हा छान वाटतय आणि ते कस नाव ते नाव वेड वाकड बोलवता येत नाही. अयोध्येला आपण काय वेगळं म्हणू शकत नाही. अयोध्याच म्हणायला लागत. है ना, नाही तर मुलं वेड वाकड बोलवतात मग ते बरोबर वा वाटत नाही म्हनून म्हटल ठेवूया. आणि ह्याचं पण नाव कस अक्षय आहे माझ विद्या आहे मग दोघांच कॉम्बिनेशन पण होतय म्ह टल आणि सगळच सारख
होय होय होय आणि अयोध्या नाव छान वाटतय ओ युनिक वाटतय असं म्हणजे असं आणि रामाची नगरी असल्या, होय तोंड भरून वाटतय. अयोध्या नावच छान आहे ते. असं आमच्या दोघांचं आता ह्याचं नाव अजिंक्य माझं नाव अस प्रव्या वगरे अस हे करनार होतो किंवा महारा ह्याच्यावरन अस समर्था किंवा हे असं नाव नाहीतर स्वामीज्ञा असं होणार म्हटलं मग ते कसं महाराजांच आपण कायतरी वेड वाकड बोलले की महाराजांचा अपमान पण झाल्या ते आणि ते नकोच म्हणलं त्यापेक्षा हे नाव छान आहे म्हणलं. काय असं वेगळं काय नाही त्यामध्ये होय. त्यामुळे छान वाटते हे नाव.
हम्म आता काय वेगवेगळी असली विचित्र नाव आलेत की नाही ते उच्चार पण करायला येत नाही. शिकलेल्या माणसांना येत नाही न शिकलेल्या माणसांचं लांबच म
लांबच. आणि विषय काय होतय ते काय अह ट्रेंड निघालाय की तो नवरा बायकोच्या नावावरन काय
नावावरून ते काय नावाचा आकृत ती विकृत
आकृती होय हे सगळी नावं अशी म्हणजे हे व्हायला लागलेत. आकृती विकृती म्हणजे वेगळीच नाव आता मग ते आहेत की ट्रेंडिंगमध्ये ते दोन हजार काय ते एकोणतीस का तीसच्या नंतर जेव्हा
हो
प्रेझेंटी होणार नाही असं सांगणार आहे
व्हय व्हय व्हय, लय विचित्र अशी नाव आहे की काय ऐकली कि नाय हसायला येतंय. नाव घेऊन बोलवायचं राहिलं लांब लांबच, पहिल्यांदा हा उच्चार कसा करायचा ते घोळायला लागते. हा ते सगळ असं आपल्या आपल्याला घोळायला लागतय. या दोन-तीन वेळा आणि मग तोंडात तोंडात घोळून मग नाव घ्यायला
आणि आता एवढी अवघड नाव आहेत ना, काय समजत पण नाही. म्हणजे ती कसं केल्यात नवरा बायकोच्या वरन जी मुलांची नाव आहेत ना ती मिक्स केल्यात आणि त्याचा अर्थ पण काय समजेना झालाय अस झालय.
काय नको काय ते काय वाटेल ते.
नंतर काही नाही म्हणलं आपण हे असंच आहे. नाव ठेवूया म्हणलं.
माझा तरी आख्खा दिवस सगळा स्वयंपाक पोरगी आ. जिचं सगळं करायचं दिवसभर त्यात जातय. आज जरा तिचं सगळं पटकन आवरलं आईला म्हंटलं, हा आज जरा जाऊन फिरून येतो बाई म्हटलं. पोरगी शाळा असेली मला कुठे जायला मिळणार नाही. हा मीच असते म्हटलं सारख काहीतरी काहीतरी ब आणि काय जॉब पण काय करू शकत. नाही काय नाही आता आता आणि एकदा बाळातन पार पडल्याशिवाय नाही आता जॉबच काय करणार एवढं शिक्षणाचा काय उपयोग नाही माझ्यातर, काय नाही मुलांच लहान पण बघितलं नाय तर काय उपयोग उपयोग नाही. पैसे मिळवण त्या अर्थ नाहीय.
होय आता मी मंतर घरात बसले आणि तुम्हाला सांग हो होय मी म्हण तर घरात बसले, आणि तुम्हाला सांगू काय आपण आई कस जसं लक्ष ठेवत ना तसं कोणच ठेवू शकत नाही हो, नाही जमत कसंय माहिितय मग त्यामुळेच मी पण करत अस.
चालतं हे म आल्याच घरा ठे का मी परत करतो कुठलं निघायचं बघ. तरहाहा.